हॅलो... हम्म... म्हणून हे.
हॅलो.
हा... माझे तर झिरो झिरो दाखवत ये ताई... सेकंद पण नई दाखवत ए. तुझ्या दाखवता का नाही सेकंद? ते तर हे. छान ... आता... आताचे पण!
हो... आता... बावीस, तेवीस, चोवीस झाले.
एवढे झाले?
हम्म.
माझे तर सेकंदने दाखवते. तेव्हा... आपण त्या दिवशी फोन लावला... ते पण नाई दाखवते... झिरो दाखवते.
हम्म... त्याच्यामध्ये पण... झिरो झिरो झिरो झिरोच दाखवते. जिरो... जिरोस... हं... हा.
किती सेकड आहे... ते पण... झिरो झिरो दाखवते... धनो धनोयंतीचे जास्त ए... आता गीताचे पण जास्त ए ना? हा... मग काय हॉस्पिटल ए... गीता?
कॉलेज.
बोलाय येतेय... चालू ए कॉल का?
नई... ते सादं कोला.
साधा कॉल हाये का? तुला... तेच... लावायला.... म्हणून फोन लावला असतील ना?
तू थांबरती का? कॉल कट
थांबेच ना गं.
चल.. नई येत ए?
नइना... म्हणून तर.
तर... फ़ार्म येते असे... सांगत होते ना... ते सरांनी!
हा... तेच... फार्म येतो... तुझं येतं का... का फॉर्म नई... नई ना
नाई माझे... सांगत
हा.
दोन सांगत होते... पण... आता तर.. पाचच दाखवते अजून.
पासच दाखवते?
हम्म.... हा.
हम्म... म्हूनन असेल ना म्हणजे? झिरो झिरो झिरो... सेकंड.. पण नाई दाखवते... काई नाई दाखव
झिरो झिरो... सातशे अठ्ठावीस.... झिरो झिरो सातशे पंचवीस... असं दाखवतय.
असं दाखवतय?
अ्या... तुम्हाला स्क्रीन शॉर्ट मारून पाठवते... हा.
हा ते पाठवायचंय मला... मी पण बघून घेणार कोणतं कोणतं ए इथे
ह्म्म्म.... नंबर दाखवते... ज्यांचं
हा. ज्यांना फोन लावला ना... त्यांचा नंबर दाखव त्याच्यावर होत सेकड पण दाखवते. सर्व हम्म. म्हणून त. बारती ताई पण आता काय त्यांना पण जॉईन केलेले आहे ना.
हम्म.
झाली नाही त्यांची मिीटिंग झाली. ग गुरुवारी का काही दिवशी होते. ते मीटिंग झाले ते सांगत होते आम्ही पण जॉईन झाल. ताई हेच सांगत होते.
हम्म.
हम्म स्टॅम्प पेपर लिहायला लावले होते आपल्याला. आपण दिलेले होते ना.
तीन महिने झाले असं सांगत होते ना त्यांनी ते.
फेमीने म्हणजे हॉलपने घेतले ना त्यानी सराने. अजून अवालपण नाही जमा केलेली. ते मग आतापासून त्यांना जॉईन केल करणार ना. तेव्हा त्यांचे चालू होणार.
हम्म.
नवीन तीन गाव ती, भारती ताई पण जोईन पण आहे का? नवीन गाव?
ते इगोली पाड का?
हा तेच.
काय माहिती?
ते पण जोईन आहे ना. ती आहे का दुसरी आहे. काय माहित आता.
हम्म.
दुसरी असेल वाटत. म्हणून नाही त कॉल आला अस ते ते कटलरी दुकान लावलेलेयना. मनेण्याला?
स ग्लास
कोणतं?
इथ मंदण्याला ना?
ह.
हम्म ते ब्लाज, ब्लाउज पण शिवते ना ती.
हा ब्लाज पण शिवते. अन कटलेरी पण टाकलेलीय. हम्म हम्म. अजून एक कोणतरी. म्हणजे आपल्याला ते आमच्याकडे विजिट.
च ह
तेव्हा सांगत होते. आम्ही पण, आम्हाला पण सांग गेले होते आमच्या गावाला. ताई असं सांगत होते. ताई मला फोन लावलं होत. हम्म तेच. ती सांगत होती कस आहे काम कामामध्ये. आरोग्यामध्ये आले होते. आमच्याकडे सर. असं सांगत होते ते. चांगलंचे ताई ऍप. म्हणजे आपण जास्त नाही. पण आपल्याला शिकायला तरी भेटईल अस. म्हणून आम्ही आपण जोईन झालेलय. म्हणून आ खूप गोष्टी शिकलेलेय. असं सांगितलं तिला.
हम्म.
आम्हाला नाही माहित होत असं आहे. पण आता कडलं अस सांगितलं तिला.
हम्म.
हा. आता काय माहित कोणालाे बोंगऱ्याला आज. बोंगऱ्याला पण नवीनचे. हा दुखेड्याला पण कोण घेणार काय माहिती?
पण स आर पी आहे. असं सांगत होते ना? ते बहारेची, हा.
हम्म हा म..
गटाची, गटाची सुसमा
हा नंदा ताई आहे म ते. तिज असेल मग जेव्हा आपली मि राहिली ना तेव्हा सर बोलवणार त्यांना पण मग. त्यांचे कागदपत्र द्यायला अस सांगत होते. आज रंजना मॅडम, मालेमा सर कोपांढरी ला गेले होते ना?
काय नाही ते.
हम्म, मी म्हणजे त्यांना सांगितलंय अ गीता ताईला फोन लावला होता. सर आणि मॅडम आलेले आमच्याकडे असं सांगत होते ती.
हम्म.
हम्म.
त्यांची चिखलसची मस्त विजिट झाली ना ग.
ह ते इथं पण असं सांगत होते ते सरांनी मले म सरांनी
हा.
पण नाही सांगून दिल नंतर
कोण तु?
नाही ते मालेम सरनी सांगत होते
हा.
पण आता काय करू टाईम नाही आहे असं सांगत होते.
हम्म, तिथे डॉक्टर पण आहे दवाखाना आहे म्हणून जास्त तर गोड होऊन गेले ना शिक्षक आहे ते सर्व शाळा आहे ना. म्हणून आपल्या आमच्याकडे ते इथे शाळा नाही ज जिल्हा परिषदे विजे ना
हम्म.
तुमच्याकडे आश्रमशाळा आहे पण सुट्टी होती ना.
नाही सुट्टी नाही होती. पण अजून हम्म, अजून गाव गावामध्ये एवढेच जात
गावामध्ये एवढेच आहे ना मुली.
हम्म.
एकत्र, एकत्र राहिले तर चांगलं विजिट होऊन जाते ना.
हे सांगत होती रंजना मॅडम ते आश्रम शाळेला जाणार मीटिंग घ्यायला मी सांगत होती ना. तर ते मला पण सांगायचं मी आणि ते सचिन सर आहे ना
हा.
ते सांग होते म्हणून ते मीटिंग घेणार असं सांगत होते तर थांब ते मुली नाही अजून आले ना. असं सांगितलं. तर हो. सांगत होत ती.
जायचं मग शनिवारी. तेव्हा जायचं मग. हा. तेव्हा भेटणार मुली.
अ, हम्म.
रविवारी त्या प आपली पण सुटी राहते. शनिवारी जायचं म्ह
शन, नाही. शनिवारी नाही सन. सोमवार, मंगळवार पण ते सांगत होते. कधी पण तुम्ही यायचं. मी मुली देणार असं, सांगत होती ती. ती अंजलीची, वहिणीय ना?
हा, वहिनी आहे ना बरोबर.
हा, ती सांगत होती. तुम्ही केव्हा पण तेव्हा पण येणार. तेव्हा मी, तुम्हाला किती मुली पाहिजे मी देणार. असं सांगत होती ती.
हम्. होऊन जाणार गं मग.
ह.
ग्राउंड बी मस्ताय. तिथं ना, हॉस्टेल वर.
हम. ती सांगत होती. शंभर. शंभर पण मुली सांगितलं ना. तरी पण मी देणार. असं सांगत होती ती.
चांगलं ना गं. जाऊन यायचं. ना मग तू. एक - दोन विजीट तू, तिथं पण देऊन द्यायच.
हम्म.
गावातली मुली पण आहे ना, तिथं. बाकीचे बाहेर गावीचे. पण ते त्यांना पण मावे
गेली होती मी. तेव्हा तर किती आठ - साठ मुली, आले होती.
हा.
सात मुली सातवी, अठ, वी नोवी, दहावी. तीनच वर्गाचं. तरी पण
तीन वर्गाचे, तरी पण एवढे ना होत. एवढे बी, चांगलंय गं. आपल्या गाव
त्यांची वाढण आहे ती सांगत होती. तुम्ही या च मी गोळा करून देणार तुम्हाला. असं सांग सांगत होती. कॉल केलं होत त्यांना. तर, थांबा. पुढच्या महिन्याला. असं सांगत होती ती
म्हणजे ती फोन केलं, होतं का?
नाही मी कॉल केलं होतं. मुली हे. हो. नाना तेव्हा मला कॉल करायचां. मी येई -तिथे येणार. मिीटिंग घ्यायला असं सांगितलं. तर हो. पुढच्या महिन्याला. असं सांगत होती ती.
असं सांगत होति का?
हम.
म्हणजे आता आज बावीस तारीख आहे ना गं. बावीस तारखेला अजून मुली नाही गोळा झाले ना.
हम्.
हम्मं मी पणं आंज माझी मुलीला तयारी करते उद्यां उद्यां जाणारं तेंव्हा ते हम्मं तिलां पाठवूंन देणारं म्हणूंन त्यांचवांय हंम हां होयं माझी आंत्या आलेली नां हं आंताज गेली ती
हम्मं
आंज हम्मं दुखड्यांची आलेली नां ते पणं
हम्मं
हां कायं मंग कायं चालूं आहे आंता शेतांत हां पाऊस पडणांर तेंव्हा चं
पाऊस पडणांर तेंव्हा चं जाणारं आंता
हम्मं जेंव्हा आपणं कामांला लागूंन जाणारं तेंव्हा बी जितलां बां बी तेवढं नाहीं पाहिजे गं बाहेरची विजत एवढी नाहीं पाहिजे
हम्मं नाहींतरं कामं आहे मंग विजिकलां येणारं ये
हां एवढे एवढे नाहीं पाहिजे हं आंता आंता पाहिजे विजय म्हणजे आंता नाहीं राहणांर पावसांमध्यें जास्तं नाहीं येतांत नां ते हां हां म्हणूंन पाहिजे तं म्हणजे उन्हाळ्यांमध्यें जास्तं राहतां म्हणजे उन्हाळ्यांमध्ये सर्व घरी राहतांत नां सर्वांना भेटूंन जातांत ते
मी पणं उदी होते पैसे काढांयला शहांदाला जमणांर
कायं पैसे
पैसे पैसे काढांयला गटांचे
हां गटांचे हां बँकचे आहे कां लोनं घेतलंय तुम्हीं
हम्मं चार हजांर घेतलेला आहे
तीेथे
चार हजांर
चार हं चार लाखं चार लाखं घेतलेले दहा महिने झाले नां
दहा दोन दोन मुली हे म्हणूंन आठचं जणांचं असं सांगतं होते
हां मुलींना नाहीं नां म्हणजे बाहेरगावांची राहतांत नां
हां
म्हणूंन ते मुली राहतांत गटांमध्ये पणं ते कि शरीर दाखवंता नां म्हणूंन आठ जणांना पणं देऊंन देणारं घरी येऊंन तुम्हीं त्यांनां पणं देऊंन द्यायचं
गेल्यां वर्षी पणं तसेच केले नां आम्हीं
हम्मं तूं चक्की घेतली होती नां
हम्मं
हम झाला पूण महिना बोलल गेल पाहिजे.
हो झालं बारा महिने या महिन्यामध्ये. चाले बारा महिने पंचवीस तारीख पण आम्ही दहा तारखेलाच बनवलय ते वहिनींनी सांगितलं तुम्ही ज जलदी कर हो जल्दी भरणार तेव्हा जल्दी पैसे भेटणार असं सांगितलीत काय.
हम्म.
किलावरून नाही तर पंचवीस तारीख होत आमचं.